हालो
हा झालं जेवण केलं का मग? उ उपाश आहे. हा शनिवारी आहे ना? हा शनिवार आहे, मग ते मावशी देणार मग शाबुदाणं करून. हाऊ का? हा. मग मेस लावली होती काय एवढ दिवस?
हा ते समोर मग ते मावशी डबे, डबे ना डब्बे बनवते ना. मावशी नाही ह्यो हफ्ता समजा नंतर मग ते लग्नामध्ये हा.
सानू खाली खेळू राहिली.
आ हा एकटी चांगली खेळ ती पोरग हा एक तिऱ्या तिला ती पोरग असल्यावर जादा किरकिर करीती. हा
हा.
एक ते एक उलट चांगली खेळती ते पोरग ते लई येड्यावाणी करीत
असं हाय का?
हं घडीत म्हणती जायचं रेलला, घडीत म्हणती परत जाती इसरून तिच्या मनातून
असं आहे काय?
हा असं पहिला आला त्यांनला फोन माल माल गेल्या म्हणे व्हिडिओ कॉल करा म्हणे मला मग ती स्वपने आ गोळकरवणी मग येतो म्हणे तुला घ्यायला मग येेल परत इसरून इसरून जातील ते अजून
हा
टीव्हीत नाही एवढं
नाही नाही त्याला काय, तिला काय एवढं
काय आलते तिचे पप्पा त माल यिवू द्या म्हण तुमसोबत
मग मागं लागली होती का?
हा मग त्यांनी पैसे देलतील पन्नास रुपये मग राहिली शांत
हा असं हाय काय?
तिथं धाड ऊन लागतं ना तिला माग कसलं ऊन लागल होतं म्हणूनच धाडाना तिला
हा मग हो आंग गरम हो तिज
मी इत आणलं तिज ऊन म्हजे इथ आले चटके तेन बस उन ते पंचमीला आणली होती म्या बोरं मग जरासक बकरीच ते दूध लावलं तिथं काय ओट्यावर पाआ पा पायात काही राहत नाही म हां वाटेवून बी गेलात वट हां वटे ब ऊन गेलात वटा तापेलच राहत ना खालच्या बाहेर ऊन लागून जातं
हां
तशी हिंडती न बिगर हा ना चपलीची, आन मंग वाटत आता तापल आसन मी तन
ना तापलं आसन मी म्हणतोय लगे नऊ वाजता, ह. आमच्या घरात
मग ते म्हणी जर होऊ ने गरम त म्ह तर रा म्हणे
ना
इकडं लय गरम त आणि इकडं इऊन काय नाय
नाई नाय इकडं पत्राचं घर आहेत गरम होत लई लई, हा.
द्या म्हणे आजून.
हा गरम
पत्रा तापत. नाही आता येेतून पुढं गरम लागन, बाहेर बी झळायला लागू राहिल ना. हा असं नाही का थंडवार सु सुटत म्हणून
बाय नाही, नाही. ते पत्राच तापात ये ते दिवसा ते फॅन काय काम करते? हम्म
म्हणूनच ते म्हणे राहू दे जार आहे म्हणे अजून हा एवढा महिना आजून.
उम हा
चालेल मग करा आराम आता सुट्टीत, हा हा ठेवू का मग?